आठव को
नाइ आ या नाइ सातवा आटवा
आटवा वा य पाइजे रे
हा कसंय आमच गावाकड कस माहित्येय काय पुढं माग पलीकडं तिन्हीकड जंगलच होतं रे खंडर आय बाजू घराच्या पलीकड बाजूला खंडरचाय समज भूत बंगला टाईप पूर्ण आता कोण राहत नाही विरा नाही पूर्ण एक माणसं राते आणि तीन मजला बिल्डिंग हाय तीन मजला बिल्डिंग त्यात नुसता एक माणूस राहते आणि एक कामगार दोन दोन समज दोनच राहत्यात सगळे सोडून गेले रे नाइ आमचं नाइ रे आमचं प नाइ नाइ आम नाइ आमच बाजूवाल्या आमचं पण तसंच हाय सोडकोण राहत नाइ नुसत आज्जा आजी राहतात आमच्यात पण
म्हणजे आमचा कुर्ली म्हणून गाव हाय रे मग तिथं कसं मणजे माळ्याचा माळाय म्हणजे त्या बाजूला मी दीड किलोमीटर बाजूला आय म तिथं कसं फक्त ती जेवडी फॅमिली हाय कणी तेवडीच राहत्यात एक सात आट घर हायत नुस्ता
हा असंय वय
हा मग साततगरामध्ये कस आणि कस एंट्रीलाच आमच्या मशां वेला तुला सांगतो त्या मश्यालममीचा सीन अरे त्या मशनममीचा सीन सांगतो तुला म्हणजे मामाला आमच्या करून घचालतात रे मग त्या कोरोनामध्ये का अशी हा कोरोना चाता मग आम्हाला आणि मी तिथे तो मामाच्या गावालो होतो म्हणजे त्याला डबा जा्यायचं हे द्यायचं सगळं मागड होतं गाडीतही मागड होती
हां
ह म्हणजे गाडी माझ्याकडे असं प्रॉब्लेम काय चालता आणि असं म्हणजे रोज जाहणार येणार फोडणार डबा येणार बाईक ठेवणार तो येऊन घेऊन जाणार आ आलेल्या संध्याकाळच्या सात वाजता आठ वाजता
हम्म हम्
आणि एकदा काय झालत म घेल किती आला आणि त त्याला म्हणजे असं डालते तर रे झाड माझ झाळली आणि आग भेटाली त तिघी मला बिगुन ते भ्या वाटलेली कसली माहितीय काय भिलतो भयानक
आमच्या इकड तर लय बेकार हाय आमच्या इकड कसंय माहितीय काय रात्री आलास कणी तंबाखू मागत तिथं
तंबाकू भाास वा येते झाले
नाइ नाइ नाइ तंबाकु भासतत नाही रे कसय म आमच्या गावाचं म्हणजे जरा बाहेर रे जराच बाहेर शंभर मीटर शंभर दोनशे मीटर बाहेर हा गावाचं आ गेट आहे रे गावात एंट्री करताना गेट आहे काय गेटात एंट्री करलास की नाही जरा पुढं गेलास की नाही तिथे एक पूल लागते काय अ पूल आहे त्यात खालनं पाणी जाते रे खड्ड खड्डाला म्हणजे तिथं म्हणून पूल बांधलेत काय तिथं हा मग तिथं पुलाच्या बाजूला तिथं गाठतात रे म मेलेलं असतं की त्यांना गाडतात मग दोन तीन जण आहेत तिथं काय मग तिथं रात्री ज गेलास की नाही ते म्हणताय अससं मी कधी बघाय नाही खरं लय भीती वाटते दु दुपारी पण भीती वाटतेय तिथं काय एकटं गेल्यास की भीती वाटतेय तिथ रे मग तिथं कसं आहे तिथं रात्री एकटं गेल्यास की नाही तंबा ते येतात काय आणि तंबाखू मागतात तुला असं
काय सांगालय
होय असं असं सांगतात गावाच आमच्याकड
अय ब बा डेंगरस आहेगय ते मग
तेज की अरे अरे लय काय काय स्टोरी आहे आमच्या इकडें आमचं म्हणजे आमच्या समोरचं घर आहे रे तिथं रात्री क नाही बारा वाजता क नाही बारा वाजलं क नाही त्यानंतर न कणी अ टेरेस वर येते का एक आणि लाठी घेऊन धब धब धब धाब आवाज करते अस टेरिस वर मारता ल जोरात जोरात मारता आबा
मग बाहेर आल्यावर मग अवघडच आहे की बाहेर आल्यावर
य अरे आम्ही टेरेस वर झोपलो का नाही समोर जंगल दिसते काय आणि रात्रीच संपूर्ण अंधार रात्रीच उठल्यास नाही ल बे कराबा म्हणून गावाकडे लवकर जात नाही म्हणून लय भीती वाटतावर आता जरा सुधार झालाय ज सोड जरा कसं आहे जंगल उंगल साफ केल्यात जरा घर जरा जास्त झालेत ना बांधल्या सगळ्यांना मग आता जरा सुधार झाले अगोदर अगोदर ल होत लहान होत नव्हते मला अरे आमचं आमचं घर होतं काय तिथं लई मोठं मैदान आहे घराच्या समोरच हा आ मैदान झाले अगोदर तिथं एक भरगत म भरगत पेड होत लय मोठं पेड होत लय मोठत त्यात मुर्दाखोर तुझला माहित आहे का आदमखोर आदमखोर काय कायदा रस्त जस ते ते म्हणजे राहत होते त्या पिप बर्गरच्या पेडमध्येध्ये आ आतरा आ
हा
रात्रीच आमच्या घराात समोरच होत हो तो म्हणजे अ पूर्ण गावात अ मेन म्हणजे इथं काय म्हणतात मध्ये मध मिडल
हम्म
तोच होता हा तर आमचा ऍड्रेस ल सोपं आतावा बर्गरचं पेढ सांगितलंस त्यांनी तिथं जाऊन सोडणार आणि तिथेच आमचं घर होतं न लय बारी आता ते दोन वर झालं दोन तीन तीन वर् झालं तो पडला पेड म्हणजे तुफान आलता ल मोठा तुफ फनल तर
अग मग एवढं मोठं झाड पडलं म्हटलं ल मोठं आला अस दुपार
लय मोठं लारे लय मोठा तूपनत वरे तू पेड बघितलास का नाही लय मोठं होतो रे लय भारी पेड होतो कसं काय पडलं काय माहित नाही बाबा पूर्ण पेढ झाडच
आता आता तिथं मैदान आहे का
हा आता मैदान झाले अरे लई भारी होत हो रे ते बर त्यावर आम्ही क्रिकेट होतो इथं खेळायच दिवसात त्यावर पेळावर म्हणजे झाडावर लोंकायचं सगळं काय काय होतं लय भारी होत सगळं गेलं बाबा हम्म
अमकेच आहे प तसं एक झाडाच हेच आहे अमक म्हणजे ब्या झाडा आहे नाही त्याला क अशी पारी मिळेली अशी आपण धोकाळा घेतली तर की त्यालाशी खांन पारम मग त्याच्यावर कसं पाार लंकून तेसरू पाट्या घ्यायच माहि त्या काय
काय
तूरपट्या मगच्या
केसर पाटील काय माहत नाही ते लाट त काय कसलं असत गेम
म्हणजे कस असं माहितीय का आता तू खाली आहे समज तू खाली थांबलाईस म्हणजे आम्ही तुझ्यावर डाव घाणार
तू खाली आलेस की तू शिवणार तुला असं काय
त खालीस को मी तुला शिवणार येऊन शिवणार तुला असं असते
हं
तू खाली हा म्हणजे पहिला कस वरती थांबायचं तू हा अंबूब म्हणजे आम्ही पहिला डाव घयला होणार तुला मग तू दडय तर त्या ाडालाशी नाहीो आम णार मग तू आम्हाला नाही नाही धाडाव सोडून शिवाय बघायच आम्ही काही उतरायचं तिकड उतरायचं
असं
बाबा आम्ही किती पाच स सात आठ जण होतो मग खेळाला नेऊन
येत ते मोठ
अरेले म याता सग का आता सगळे कामाला गेलत कोणी इथ आता गावावर ब गेलातणी कोणच नाही कवातू मा काय तवा वाटत होत मोठ झाल्यावर निवांत तवा वाटत होत मोठ झाल्यावर त्याच्यायला पैसे कमवू पैसे कमाय तर मस्त पैकी एक नंबर
आता आता वाटतं की लहानच चांगलं होतं बारकं होतं तेव्हा चांगलं होतं ब का नाही
थांबू दिना झाल्यात मला ते किती बोलतात माहिती आहे का काय सांगू तुला कामाबद्दल काम करण झालं ह लय लय बोलते बाबा
ह गुगल सोडलास की कशाला सोडलास काम
अर माझ पेपर राहिलेला त्यासाठी सोडलेलो मी
मग परत लागायचं व काम हॅलो हॅलो हम्म हम्म हम्म
हा आता भावाची इंटर्नशिप सोपत रे दोन महिन्यात
हो कुठं लागलंय पुण्यात इंटर्नशिप करायलाय
अय पुण्यात इंडरशिप करायला कुठली कंपनी हलकी कंपनी आहे सोड
मग ते नाही ते एमसीए करून करायलाय का एमसीए करत करत करायलाय
लाटच राहिले हा एम सी एच आहे लास्टच ये राहिले
हा मग एम सीए करत करत करायलाय काय
हा एम सीए कर म्हणजे कॉलेजला ला गेला नाही चालते असशा कंडिशन ला आहे तो आता
हा असाय व्हय डायरेक्ट पेपर द्यायला
हा डारेक्ट पेपर द्यायला
मग चांगलंच आहे की क म्हणले कुठलं काय शिकलाय की म्हणजे कसलं कसा इंटर्नशिप लागला
म्हणजे ते केलं र एम सी चालू
आणि पैसे प प हा ते नाही पण त्यांनी पैसे देतात का म्हणजे नुसता असं एक्सपिरियन्स सा
स्टिपेंड ही दिल त्यांनी ह दिलेत की सात हजार हाय
कि पेड
सात हजार व्हय मला वाटलं साठ हजार मध्ये लय भारी आहे की रे मग ह चांगलंच आहे की मग तरी पण
मी म्ह तिकडे जा आणि तिकडे सात हजार दिल्या तिने आता सध्या मग सात हजार मधलं स्टाय पण नाही नाही जास्त कोण देत नाही तरी
हो चांगलं असलं की नाहीे मग देतात रे तू जरा म्हणजे जास्त
ये ते कस असते पेड असते पेड इंटरशिप असते माझ्या मित्रांनी पहि इंटर्नशिप केला म्हणजे द्यायच आपणच पैसे द्यायच आणि शिकायच तिथ जान त्यांच काम हा त्यांच काम करायचं म माझ म अस दोन म्हणजे बीना हेथ पण बघितलेला दोन बघितल्याला मग ते दोन सोडला तेनं मग आता एक ते स्टाईपण ते लागल्या मग असं मग ते दोन सोटल्याग ते आता ते करत आता सहा महिने होत आलेत चार महिने झाल्यात
हम्म
रिटायर्डमेंट झाल्यानंतर म जॉब लागला
अजे मग आता माझा मित्र करायलाय की जॉब मस्त मस्तपैकी करायलाय अबा इंटर्नशिप केलता त्याना त्यानं मला सांगितलाय फुलस्टाग करा आणि इंटरशिप ब्लॅक च निवाह फुल स्टप चांगल्या पद्धतीने सिक कर ते माझा मित्र आहे रे तो म्हणजे लहान होत आमच्या सोबत शिकत होत मग गावा कडे गेला तो मग एक एक क्लास पुढं गेला माझ्यापेक्षा ते एक जम्प केला रे एक क्लास सोडला आणि पुढं गेला असं नाही तरर लहानपणीपासून माझ्या सोबतच शिकत होता मग एक तुझ पुढ गेला आमच पुढ गेला रे हो ग्या माझं गॅप पडला सोडते ते अगोदर रे आम्ही किती पाचवी सहावीत होतो बहुतेक तेव्हा तो गावाकडे गेलता काय मग आम्ही सहावीत होतो तो डायरेक्ट सातवीत गेला सहावी शिकला नाही त्यान डायरेक्ट सातवीत गेला तो असं केला त्यानं असं केलं मग आमच्यापेक्षा एक वर्ष पुढं गेला तो एक क्लास पुढं गेला असं झाला आणि माझा गॅप पण पडला ना एक वर्ष असा विषय मग तुझं आता लागले जॉब तू केरलामध्ये हो आता ह दीड महिना केरला मध्ये केला दीड महिना ना मग त्यानंतर आता बंगलुर मध्ये करायलय बंगलुरू मध्ये आता करायला ते काय म्हणतात ते आता मॅच झाली बघा आरसीबीची तिथं तिथेच होता तो बँंगलोर मध्येच होता
हा बेंगलोरमध्ये होता असतात
हा आता बेंगलोरमध्येच करायला आता
आत ढकल याला खाली आली हम्म भारी हायकी मग आता त्याने काय सांगितलं काय करायला
तेच त्यांने सांगितलेलं फुल स्टॅककर होते निवन हा
जावा केलता ते जावाचा कोर्स केलता पूर्ण सहा महिने पण यामध्ये कसं प्रोफेशनल पूर्ण
हा पूर्ण सगळं केलता एकदम पीएच डी
हा पूर्ण पीएच डी केलला मग त्याच्यावर त्याला लागलाय जॉब किती लागला माहिती ये काय एक कमीत कमी त्याला एक साडेसहाचा कायतरी लागलय बघ साडेसहा
ह चांगलच हाय की, ह्यावेळेला कमी लागल्यात रे हेन काय माहित काय केलंय मला हेन सांगितलं की फुलस्टॅक डेव्हलपमेंटचा जास्त डीमांड हाय.
बरं मग जातो आता उद्या फोन करतो तुला हा दुपारी
ऐक की, हॅलो हॅलो
हा
हा अजून एक दोन